हॅलो हॅलो
अ
हा येव राहिला आता हा येऊ राहिला ना बोला ना
मऊ काय
हम तिलाय कावाची उठेल तिला पेज केली नाही कावाची उठेल हो आता झोपल ती
तेज कसली
पेज खाऊ घातली कांदळा चिन मुंगाच्या डाळीची पेस्ज केली काल मी
अहो पेज नाही करायची फक्त वरच पाणी पातळ पाणी द्यायचं फक्त तर डाळ शिजवली त्याच पाणी्यायच पेट डारेक्ट एवढी घट्ट पेस्ट कायला त्याेत
नाही ते आधी द्यायचे ना आता पेस द्यायला लावली ना या बा अंगणवाडीच्या बायनी हम् त्याच्यामु आता पेज केली आधी पाणीच द्यायचे हम्म नाचे बिस्किट चालू केल ते मग ती पाचवायला लागली ना नाटलीची बिस्किट म आता मग काल तांदूळ भा अजून बाले आपल्या रेस्टॉरेंट चे तांदूळ राहतात त्यांनी तेले निकसलागा त्या ह पौष्टिक नाही ना मग म त्याच्यामुळे ते नाही ना पावशरा आणले वासुमती तांदू आणि त्याच्यात मुंगाची डाळ टाकली ते दोन्ही भाजून घेतले आणि
हम ह
चांगलं दळून आणि बारीक चा चाळून ठेवलं ते म खाती ती आता केली मागा तेव्हा हा थोड चमच्यावरर चमचावरर के आला
तसं नाही, पीठ पण ते बाजूनी हे करून थोडं कमीच करायचं, म्हणजे नवीन नवीन महिना, दहा, पाच ते सहा दिवस पुरल असं. मग परत दुसरं करायचं. तेच तेच नाही वापरायचं जास्त दिवस.
नाही नाही, थोडंच केलं त्याला टाइम कितीक लागतो, पाच दहा मिनिटं लागते करायला, थोडंच केलं आता हाय ना पावशेर तांदूळ आणलं त्याचंच केलं.
मग ते किती होत तरी पावशेरचं तिला किती द्यायचं, चमच्या भर टाकते म्हणते मग ती. किती दिवस पावशेऱ्याचं होईल कमी कमी करायचं ना मग, सहा सात दिवसात, सहा सात दिवसात नवीन करत जायचं.
हम्म, आता मग तेच म्हणलं कितीक होईल, मग थोडच होईल. ते का ना, वरचं एकदम ते दळतच नव्हतं मिक्सर मध्ये. लाईट डीम होती, मग भरपूर वेळ दळ दळलं ना मग ते थोडं सांडलं होतं खाली मग, ते नाही घेत ल ते टाकून दिलं, शेळ्यांना देऊन टाकलं, आणि बाकीचं मस्त बारीक चाळणीनी चाळून, एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवलं. तिच्या पुरतं ते करते. काल केली संध्याकाळी, केल्यावर केली. आ आवडली मग, हा थोडं मीठ थोडे जिरे दळायलाच टाकले, म्हणले नको पोटात सलाईन आहे. आणि मग ना थोडसं म्हणजे, थोडसं नॉर्मल तेल टाकलं ना त्याच्यात
हा
आणि थोडीशी हळद टाकली. आणि पाणी टाकून दिलं, मग थोडं मीठ टाकलं. मस्त चवा चावानं खाती, कावती का? नाही ना, ते तूप नाही ना.
ते तेल टाकण्यापेक्षा, ते गावटी तूप चांगलं.
हा ना, तूप नाही ना, मग आणावं लागेल ते.
हम हम
बिस्किटं कशे देते?
बिस्कीटं ना, इ म्हणे म्हणजे पाण्यात देत होते. ते म्हणे पाण्यात नको नेऊ देऊ म्हणे तुझ्याच दुधात दे म्हणे खाईल मग.
नाही. पाण्यातच द्या.
हा का?
हम्
हम्म हम्. मग खाती बिस्किटं खाती, त्या दिवशी आणले खाती म आता, काहीतरी दिल्याशिवाय तब्येत नाही ना सुधरायची तिचीवाली जसं दातं तिची हा ना, नाही देत होते आधी पण म आता त्या, अंगणवाडीचे बाया म्हणे, आता थोडीशी पेज चालू करा. म्हणजे कसं, खाईल ना आता ती, ना आता पेज चालू केली. मग हम् त्या दिवशी ते गेले. मग त्यानी नारलचे बिस्किट आणले, मग ते नारलचे बिस्किट पण दिले. मग ती पचवाय लागली म्हणून, काल ते त्यांच्याच काय
तांदळाची याची पेस्ट दिली ना, की त्यानी तब्येत सुटती तांदळाच्या ह्यानी.
हा मग तांदळाची आहे ना, तांदळाची अन त्याच्यात मुगाची डाळ टाकली थोडी. म्हणजे मी नुसती तांदळाची गरज होते पण ती माव जाऊ आली ना की म्हणे थोडी मुंगट दटाक म्हणे त जास्त पौष्टिक राहते म्हणे.
हम हम.
हम्म तीनटा टाकली ती मग मी मीच टाकली मग भाजून घेतलं ती सकाल सकाळी देते बादाम उघळून तिला
हम हम.
हम्म.
बर तब्च शयला चांग
क सना मग- अ देल्या आता इथल्या गावातल्या डॉक्टरांना दोन पण ते पॉनिक नाही त्यां अस रक्त वाढीचं दे.
रक्त वाढीच नाही हो हे असं दुसर पाहिजे. शांतता थोडी कशी तब्येत सुतर त शांत राहिली.
पहिल्यासारखे झोपवतच नाही पहिलीले झोपायचे आता झोपतच नाही. आता अशी उठली का अशी झोप झोपली का अशी उठ होती.
कारण की हे झालं ना तब्येत म्हणजे त हे केलं ना. तब्येत सुतरली जो पहिजे असल्या ना मग तब्येत सुतरती थोड शांत झोपलं कपोर खा पेजन ते खाऊ घातल्यानंतर थोडं असं दोन अडीच तास झोपली का? मग तप्प्यात होईल रक्त वाढीचत नाही आणि काही होत नाही.
काहीच नाही होतं आता या ना मी म्हटले होते बघून नाहीेत तिकडेच डॉक्टरने हा म्हणे तिकडूनचे डॉक्टरसते पैसेच घ्याे म्हणे तुझं काय चालय तिकडून डॉक्टर तिकडूनच डॉक्टर निफडचा ह् इथ गावातच नाही येतदा मी अगदा दोनदा निेलं त्याच्या का? म्हटलं जालं तुम्हाला ज्याच्या त्याच्याक मी काही म्हणणार नाही पण फक्त मला वाटलं होतं बालरक्तात नाहीेईन तो देईल टॉनिक टुनिक काहीतरी एकदा जाऊन पाऊ
नाही नाही नाही त निफडत त्याच्याकड त्याच्याकडे ना त्याडॉक् रचा प्रॉब्माय का तोय ना डोस जास्त येतो पोराला
हा
ह स होन जातो त्याचा प्रॉब्लेम
हम्म नाही आहे ना दोन अंश देले याका असं रत
नाही त्याच त्याच कसं होतं म्हणजे लहान मुल आजारी झालं क त्या सगळे मत आहे डॉक्टरून येलेगून पण तोॉब्म असय कीो डायरेक् समजा लहान बाळत त्याला ना दोन मिली द्यायचंय ना तो डायरेक्ट त्याला पाच महिली देतो मग ते कास होत
सुस्त हा ते सुस्त होऊन जात ना म असं ब
हा आणि त्याला रिझल्ट पटकन भेटतो मग काय होतं लगेच कोणी काय म्हणत आता त्याच्यामुळे जास्त हे झालं पण मग त्याच्यामुळेच नाही त्या डॉक्टर वरती केस झाली होती
ह ना
हम कारण की ते ल मी हे राहता ना कोणाला किती दयचं कोणाल किती जायचं बाळाच्या याच्यावर राहत ना
हम् जाऊ द आता इथंच नेऊ आता औषध संपत ये रे थोडे राहिले मग परत नेऊ मग त्याला सांग तो अक द आता कायतरी तब्येत सुधारयला
हम् आणि अंगणवाडी मध्ये पण टॉनी करते येतना ते पण घ्यायचे ते चांगले राहत्यावर का
कोणतं ते छोटे बाकीत लाल द्यायच ते द्यायचात का
हम्
ह ह नाही सांगावं लागल त त मॅडमला सांगलं तिथ त दि
री दवाखान्यात परत अंगणवाडी ती चांगली औषधं राहत
जायचं हो एखच दिवशी लासलगावला जायचंय पण काायमा कधी जाणं होतं म्हटलं तिलाही नेऊ मग ते तिथूनच ग औषध अनुसार तिचे कधी जाण होत काय माहिती आता येचं काम चालू आहे न का आपल्याला माात येत नाही ना चाला
हम्म
आता दुपारन पेपर टाकायचाय परत ह शेजारी आता आमच टाकीत होते आमच टाकलं त कणा आले जेवण केलं गेले गावात गावात काही काम होतं त्याचं पर दादा टिकून आल्यावरर पेपर टाकायचा हम्म त्याच्यामु मग आपल्याला नेत नाही ना
हा आता काम सुरु झालेय
हम्म
तेच ह् बाकी काच आहे
ह
बाकी काय चालू आहे
बाकी काही नाही आता काही घरातलंच आवरत होते सगळे जायले होते तिकडं साईबापानी झालं जेवण झाले ते गेले बा मागचा आवरलं. भांडी कांडी घासली बन रायल कती झाड बड त्यां डबा करून येईल म्हजे अस डबा भरून दिला शाहीद काढून दिलं झाड बडकली तिकड गाईक आले झाड उ काडलं हम्म तिच तिला त्याना ते आले त्यांना चवाल तिला चांगू घालून जोपवलं काय दहा पंधरा मिनिटं झोपलीटली लगेच परत थोड्या वेळ खेळी त्यांचं जेवण झालं परत तिला खाऊ घातलं ना आता टाकलं जाम् आता आले सगळे घरी चालू आहे. आराम
हा हा हम् बरं
थोडीशी खाऊ झोपली का म्हणजे शांता झोपती हो म्हणून म्हटलं मग आता थोड्या ना वर्थ चालू के न म्ह डबर शांत पण थोडीशी झोप चांगली झाली तरग तब्येतीला पण फरक पडेल. ना
हा
अ ते पत तड त उठल का आज वळप सारख पालत नित पालत पालतात. तड तडकररी येत. रात्रीच झोपती शांत आणि दिवसाच फक्त ने दिवसा सारखी रडत बिडत नाही. पण मीच ती पालत पड पालता पड
हम् हम
त्या म सोपतच नाही. शांत अशी
लहानपरून तसच राहत. बरं चला कर परत